आवरलं की नाय, आवरलं की नाय?
चालू आहे वैरण कापून
हम्म हम्म उपवास?
होय हाय की.
सगळ्यांच आहेत काय?
तुमचं आवरलं की नाय? हम्म. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना च्यायत.
आमच्यात पण तसच आहे बघा. अहो काय झालं सकाळी मोठ्या पोरग्याला थोडं मी कसं करतोय आता आज दिवसभर धरायच त्या उद्या सोडायच असत्या. मग काहीतरी वेगळ वगळं करत मग सकाळी नाशत्याला वरीच्या, शाबूच्या आंबोळ्या करतोय, दुपारी वडे करतोय शबूचे, आणि संध्याकाळी वरीचा भात करतोय. मग काय झालं माहितीय का सकाळी मोठ्या मुलग्याला तेवढं करून दिलं आणि गॅसच संपला. आधीच गॅसची टनचाइ ये. त्यात गॅस लवकर मिळाला नाही त्यामुळं आज वेळ झाला. म आत्ता आवरून लागलोय बघा करायला. तुमचं कुठपर्यंत आलय. हॅलो. हॅलो! हॅलो हॅलो!
हॅलो.
हा येतोय की आवाज. हां बोला की.
सकाळी केल ती बघा सकाळी केल ती बघा भगर ती संपली आता.
हां हां
करयची
होय पोहरं असली की बारके आमच्यात पण सगळ्या पोरनी धरलय. दरवर्षी आमची सगळी चिल्लर फॅक्टरी पण धरत्या. कळती झालेत शाबू खायला मिळत
हा
शाबू खायला मिळत मग सगळी ह करतात.
हा मग आमच्यात पण तसच आहे, आता दिवसभर दिवस ह दिवसभर करतील आणि संध्याकाळी मग सोडली तर सोडली बरकी अजून लहानच आहेत माझी त्यामुळं. हा ती आता जरा मोठ्ठे झाले ते कळते जरा. हम्म
आणि बारकीला काय बटाटा असं पण आम्ही शिजवून खायला घालतोय तिला सवय लावल्याच बारकीला घालायचा बटाटा शिजवून
त्यो लयच लहान ऐ कि त्याला आणि कशाला उपवासाचं.
आ आता ती वरीच्या आंबोळ्या वगैरे मऊ असते ना आंबोळी खाते मग ती.
हा खायला खाऊ दे की सोडा पण, म्हणजे दुसरं कायत करून घालायचं नाही अधून मधून.
उपवासाच नाही सोडा लाडू खाल्लायच सकाळी बेसनचा. नुस्ता उपवास कशाला एवढ्या बारक्या पोर्गीला. पण आम्ही कस आहे बटाटा बट तब्यतीला चांगला असते पण बटाटा वगैरे मी घालतेच हो!
होय होय ते घलायलाच लागतं हो.
हम्म त्यामुळं.
हा.
म्हणलेलं खरं तिझं चुलता आता भांडी बाहेर आणल्यात, आता झोपवली तिला. म्हणलं ती उठायच्या आधी कामं आवरा, होय. ती सकाळचं लवकर झपत्या परत दिवसभर झोपत नाही लगेच जर उठली म्ह णज्या एक पंधरा वीस मिनिटात झोपून जर उठली, तर मग दुपारी झोपत्या, नाही तर झोपत नाय.
हा हा हा.
मग दिवसभर होय सकाळी आमच्याबरोबर सहाला. सहा साडे सहाला. दंगा नसला तर मग सात साडेसात पर्यंत झोप त्या म्हणजे आम्ही ज्या दिवशी लवकर आम्ही ज्या दिवशी लवकर उठेल ना? होय, आम्ही ज्या लवकर उठेल ना त्या दिवशी उशीरपर्यंत झोपत्या. आणि ज्या दिवशी आम्हाला उठायला वेळ होतंय त्या दिवशी सगळ्याच्या आधी उठून बसत्या.
बारकी पोरं दमवत्यात. आज त्या बारक्याच्या शाळेत एकादशीचा कार्यक्रम आहे तो तिकडे गेला. मोठ्याचं काय परवा वारी चालत चालली होती इथून आमच्या इथनं मग ती वारी शाळेत स्टे घेते ना. मग तिथनं शाळेतनंच घेऊन गेली. मग त्या दिवशी झाली त्यांची मग ह्यांची आज होती, मॅडम म्हणले एकादशी दिवशी करायचं. मग त्याला सकाळी आवरून वगैरे पाठवला, त्यात मिक्सर एक माझा मिक्सर एक माझा खराब झालाय काय झालंय काय माहित? मिक्सरचं चालू होईना झालाय.
अरेे देवा.
सकाळ सकाळी आजचं ही केल्या ग चू म्हणजे आमचं चुलत सासराय. त्यो म्हणला ये तुला सिलेंडर देतो. अं पण म्हणला माझी पोरं गेल्याशिवाय देणार नाही पोरं दंगा कर आता मिळत नाही ना सिलेंडर लवकर भरून.
होय की.
त्यो म्हटला मग माझी पोरं गेल्याशिवाय देणार नाही पोरं दंगा करत्यालं. मग आमचं कसं एका कार्डावर आम्ही तिघंजण गॅस वापरतो एकच कार्ड हाय.
मग लय अवघड झालं असतं.
मग आम्हाला दोघीसनी दोन दोन महिने जातोय सासू सासऱ्यांना दोन महिने जात नाही. त्यांना जरा कमी जात. मी सुट्टीला गेलतो ना नागेवडीला? अम् मग आम्ही गेलतो बघा दोन तारखेला. आलो आठ तारखेला, मी गॅस लावलाय तेरा तारखेला. मग तेरा मे तेरा मे ते जून, जून ते जुलै दोन महिने झालं.
दोन महिने अडीच महिने झालं.
हा, दोन स म्हणजे दोन महिने चौदा दिवस, बारा दिवस गॅस गेला मला
म्ह चाळीस पय गेलच म्ह दोन, तीन दिवस लागतील
अजून गेला असता खर ये हा ब अजून थोडे दिवस गेला असता खरं या टायमाला कस नंदेच पोरगं पण होतं ना सुट्टीला भरपूर दिवस
हम, हम
मग ते आमच्याकडेच होतं त्यामुळं गेला नाही नाहीतर मला तीन महिने गॅस जातोयच हम
चल परत
हा, हा
सुनबाई
नाही गॅसवर स्वयंपाक असत खर मी वायपट गॅस वापरत नाही अजिबात
हा, हा, हा
वायपट म्हणजे मी काय करतो माहिती का चपात्या केल्या की गोळ करायचं घडी घालून ठेवायचं म्हणजे पटापट लाटल तसं भाजाय पण बरं पडतंय म ती पटदशी आवरतय ना कालवनाची सगळी तयारी कर कालवनाची सगळी तयारी करून घ्यायची आणि फोडणी मारायची मग एकीकडे भाजीला फोडणी द्यायची दुसरीकडे ठेवायची परत आमटीला फोडणी द्यायची दोन, दोन भाज्या लागत्यात ती काढून ठेव सगळं माळ कुठ आहे माळ काढून ठेव जा घरात पोरग आलं बघा तसं आहेस हम
हम, हम
आज तिचं की वारीला गेलती मॅडम मान चा फोन आलता स सकाळी लावून दे पोरग्याला चांगला आवरून म्हणून
हम्म
मग काल दोघांच हा काल दोघांच शाळेत हुती तर आज दोघांच्या शाळेत परवा एकट्याच्या शाळेत वळीन सगळ्याच्या शाळेत जातय
होय आषाढी एकादस सळीकडें चालूय व आमच्यातली पण झालय काल
हा आणि शाळेत कार्यक्रम असल्यामुळे नाही म्हणता येत नाही ना ओ
घेतली ते घेतली पण आज शाळा चालूच ठेवल्या
होय काल वाट
मला वाटलं आज सुट सुट्टी असणार आहे आज सुट्टी असेल म्हणून काल वारी घेतते की काय असं झाल पण नाही बेंद्राला सुट्टी दिल्या आणि आज अ चालू ठेवलेली शाळा
बेंद्राला पण सुट्टी असल की मग
बेद्राला सुट्टी हाय पण का हे नसत्या ओ एकादशीची दिल्या वाटत बेंदूरला आणि आज चालू ठेवलेली शाळा
असं झालंय वय नाही आज आमच्या पोरांना सगळ्या सुट्टीय
हा, हा
आज मग बहुतेक बेंद्राची पण सुट्टी असणार आहे, काय माहित आता? काय मॅसेज
कॅलेंडरमध्ये हे असलं तर बहुतेक असेल हा हा हा.
मेसेज आलेला नाही, शाळेतनं मेसेज पाठवतात, आता पोरांचं फोटो आला असतील? पोरांचं फोटो बघायचं.
ग्रुपवरती टाकत असतील?
हम्म ग्रुपला टाकतेत मॅडम.
हा हा मोबाईलचा भरपूर उपयोग करतेती आता.
व्हय. अभ्यासकट आता ग्रुपवर येतोय, पोरं सांगत नाहीत काय सांगितलंय काही नाही. मॅडम ग्रुपवर टाकतेत.
आमच्या ग्रुपवर पण आहे आणि लिहून पण देतेत.
लिहून नाही लिहून नाहीत देत ग्रुपवर टाकत्यात काय अभ्यास सांगितलाय. म्हणजे पोरं कसं लिहून घेत
आमच्यात पण सांगितलं होतं आम्ही मीटिंगमध्ये की सांग त ग्रुप वरती पण पाठवत जावा कारण की पोरं सांगत नाहीत नाही. मग आता मॅडम काय करत्या त्या दुसऱ्या आत्ता एक नवीन मॅडम घेतले त्या. आले त्या, त्या मॅडम लिहून देत्यात हातानं ही दुसरी जास्त संख्या नाही कमी आहे संख्या जरा त्यामुळं लिहून देत्यात्या. आणि त्या दुसऱ्या
इंग्लिश मिडयमला आहेत काय तुमची पोरं?
नाही नाही इंग्लिशला नाही मराठी मीडियमलाच हाय. अजून सोयचं नव्हती आव मागल्या वर्षी पहिलीला होती तर निम्म एक सतरा होऊ पर्यंत दमवत होती ती रडायचीच. शाळेतचं जायची अंगणवाडीची सवय होती हाप डे ची आणि नं तर कि पूर्ण दिवस पाच वाजेपर्यंत बसायचं म्हटलं तर तिला बसायलाचं नाही व्हायचं.
हा आमचा माझा बा बारका मुलगा आहे की नाय त्यो तर झोपायचं शाळेत दुपार नं मॅडम म्हणायच्या तुझं पोरगं झोपतंय. सवय लागलेली ना शाळेतनं येवून झोपायची.
सवय लागूपर्यंत की नाय तिथंच पाठवलं तर मग बघूया आता नंतर भविष्यात कधी घालाय झालं तर घालायंच इंग्लिश मिडियमला.
पोरांचं कसं ही होते नाय सवय असते त्याच्यावर राहतंय.
हा त्यात ही लई लाजाळू म्हणजे लय शांतय दोघी
मुलगा मुलगी आहे की दोन्ही मुलंच आहेत?
नाही मुली आहेत दोन्ही टाईम टाईम झालंय बघा.
पोरी शांतचं असतेत ओ दमवत नाहीत पोरी लई पोराचं लईच दमवतेत लई आगावपणा करत्यात.
घरात दमवतेत अवो घरात दमवतेत पण शाळेत शांतय त्या बाहेर शांत असते.
आमची शा त्या घरात दमवतात.
हा हा. अ ही करता काय?
झालं काय? हम् आता तुम्ही करा.
हा हा.